का उचलला गेला?
हा. हा. उचलला उचलला. बोला आता.
हो बा काय सुरू ए?
काहीच नाही बा. मशीनवर बशेल ए.
हाव का? ब्लाऊज शिवण सुरू आहे का काय?
हा.
हाव काय? किती कॉल झाले?
आमची काय दोघीला लावते बाई मी फक्त.
हाव काय? आताच झाला का तुमचं सुरू?
हा. दोन दिवस झाले.
दोन दिवस झाले. होय काय?
काय म्हटलं?
हाव ना? तेच विचारलं किती झाले? काय झाले?
दोनच दिवस झाले.
हाव का?
आं. का हो ते बालू आहेत का घरी?
नाही घरी नाही येत ते. अ वावरात जायेल ए.
ते सांगज बर तेवढं माय पोरीच ते हे करायला कि नाही का आपलं डोमेशियलच. ते नॉन क्रिमिलची पावती देला ना त्याने? हा. तेवढं अर्जंट पाहिजे आमाला उद्या.
बरं. आले घरी की सांगेलं.
हा. हा. कारण की कसं आहे दोन तीन दिवस झाले माझा पोरगा येउ ऱ्हायला.
बरं बरं.
हा घरीच नाहीतआता उद्या शाळेमध्ये पाहिजेले.
हो ना, हो ना. अम् झालं चहा, पाणी झालं? हा तस ही वर केडले गेलीत झाडचूड केली आणि घरी आली.
हॅलो.
हा आवाज नाही येऊ राहिला काय?
हॅलो.
आवाज नी येऊ राहिला?
हॅलो.
आवाज नाई येऊन राहिला का ओ? हॅलो.
अ बाई आपल्याला आठवच होत बघ.
हॅलो.
काही आवाज गे नाही याचं ग. हॅलो.